हॅलो,. हॅलो दार उघड हॅलो. हॅलो येतोय का आवाज हा येत आवाज येतोय येतो.
जय
हा ह ह आवाज होय काय. पावसामुळे नेटवर्क नाही का काय माहिती आवाजीन आहे. ह मग काय कराय लागलाय. काय करणार आहे.
काय नाही बघा. आज बसलेली आत्ता जरा म्हणलं मशीनवर
हा हा, हा हा हा.
ते पण, उषांची कवरा नवीन घेतल्यात वं अन बेडशीट. मग त्यांना म्हणलं जरा साईडने टिपा मारा, उशांच्या कवरांना
ते हा हा होय, हा हा, ते जरा तयार टिपा मारले की जास्त दिवस निघत नाही. तेच की, हा हा हा हा.
तेव्हढंच. उशांचे कवरं काढून त्या उशा घेतात. होय! कशाला कवरं घालायची. छान दिसत नाहीत उशा वरनं.
कवर घातलंय खरं व्यवस्थित राहतिया. हूं. तेच म्हणलं, हं हं.
त्यांना तसलं काय नाही, कवरं घालून
हा, होय नाही बाहेरून कोण, म्हणजे आलं की तरी पण छान वाटतंय ना कवर घातलेलं असल्या की उशीवर. बाहेरचा माणूस वगैरे आले की छान वाटतंय, दिसायला पण छान दिसतंय. मग झोपत नाही का दुपारी?
नाही, कुठलं झोपायचं होतंय, काहीतरी चालूच असतंय. हे झालं कि ते, ते झालं कि ते.
होय, तवर आता तीन वाजले तवर चार वाजत्या, तवर चार वाजता तवर चहाचं टायमिंग हो ते चालूच असतंय.
चालूच असतंय. त्याच्यात आणि सण चालू झाला की मग आणि वेगळाच विषयच वेगळा होतो इथं. घरातलं आवरून आणि स्वतःचं आवरायचं. ते आणि जड, ते आणि बारक्यांना नाय.
होय होय, तरी आता ह्या महिन्या म्हणजे एवढं काही सण नाही. आता सण चालू होणार इथून पुढं सगळं. आता श्रावण चालू झालंय. न मग श्रावण चालू झालं की झालं, चालूच झालं मग आणि जरा कामं वाढली.
होय, आता वट पौर्णिमा झाली. हो...
तेच की, तरी पण अं म्हणजे
तुमच्या तुमच्या इथं म्हटलं, सगळ्या बायका एकत्रच जातात काय वडाला पुजायला.
एकत्रच की मिळून जातात ते आम्ही, मिळूनच जातोय सगळी. वर्षातून एकदा मिळूनच जायाचं.
व्हय, ते भारी वाटतंय ना, सगळे एकत्र मिळून गेल्यावर?
होय होय, मग तिथं कसं गेल्यावर व्हडिओ कॉल केला तरी पण छान वाटतं. ते वो, केला व्हय, हं.
ता आता पहिल्यापेक्षा आता कसं ऊं व्हिडिओ साठीच जास्त रील साठी, व्हिडिओ साठीच जास्त करत्यात.
होय, होय!
आता वट, वट पौर्णिमेला तर बघायला पाहिजे आता आमच्या इथं, मी पण ग गल्लीत एकत्रच जातोय वडाला, एकत्रच गेलेलो मी पण, तर बारक्याच्या पण बाहेरच्या पण येतात ना बायका वडाला पुजयला ते. मग त्या म दोन का तीन बायका बाय यांच्या मिस्टरांना घेऊन आल्या होत्या वडाला पूजायला.
हा, ते फोटोशूट करायला वगैरे आले असतील वं.
फोटोशूट करायला होय आणि ते फोटो न भाई येढं घालत्यात, नवरा ते ताट घेऊन उभा राहिलाय आणि ते दोरा धरून दोघांनी फोटो काढल्यात काय, काय काय काय म्हणलं देवाची देवाला पण हेच नाहीये, काय म्हणायचं महत्त्वच नाही ते बायकनी करायचं तिथं पुरुष पण आपल्या बायकांच्या पाठीमाने येतात
पाठीमागणं म्हणजे आता तसं ते जमाल जोमाणा चालायता ते करायचं होय सिरियल मधले बघूनच म्हणजे सराासता तेच चालू आहे सगळीकडे सगळीकड तेच चालू हा हा ह तेच की काय असेल ते आपण माण
ते रीलल्स मुळ तर त्यालाच व्हायरल होतय
होय होय आणि रीलीलस फोन फोटो हे एका फोटो लावला की हा हे ना असं केले मग आपण अस करूया असं होतं यावी ते त्यास स्टेटस मु तर जास्त समजत सगळं लोकांना
जास्तचय तेच कि मोबाईल वर मी तेटच त्यांनी बघितलं बाई म्हंटलं काय हे म्हज्या मिस्टरांना म्हटलं बघा सगळे क आल्यात आपल्या आपल्या बायकांना घेऊन वडाला पुजायला आणि म्हण मी काम सोडतून येतो त्याच्या मागन
अ होय आपल्या मनाला पा जा जावा पाहिजे असलं जर आयत ते
आम ते आमचं माझं मिस्टर तर वडाला फोदायला जााारणार होत तरर मी म्हटलं होय सात जन्मासाठीठी तुम्हाला मागाय निघालय हेनी म्हटली तू मला माग पण मी काय तुला मागत नाही मी म्हणलं का हो बाद झाला म्हटलं जाता प्रत्येक झालं बकाचकाच किट किट कित कितकी नको म्हणते ती मी म्हणलं होय
हा हा ह ह बघा
आणि पाच मिनिटं दिसला नाही की हाका माराला सुरुवात कुठं आहेस कुठं आहेस कुठे आहेस कुठं आहेस
म्हटलं काय एका जनमात काण टाळायचा सात जन्म मागू नको म्हणतायचा आणि लगेच का शोधतायचा
ह
म्हणजे सवय लागल्या आदत आदतचे मजबूर आहे म्हणज
सवयच की नाही दिसल ना असून पण म काय म्हण त्या अस अस की हे होत नस की म्हणजे नलं की राग येतोय ह आणि नसलं की मग ते हे वाटतय जरा काळजी वाटते
होय कुठं आहे कुठं आहे कुठं आहे इकडं का तिकडं दोन मिनिटं मग जाऊन देत नाही
पोरना पण आपण कालो की म्हणजे लई कसत होतय पण नंतर आणि हे झाले की झू आपुलीली की असं वाटतंय अरे बापर एोगंच खवल आपण मग अशी एवढं असं म्हणजे वाईट वाटतंय
झोपल्यावरच शांत तेवढी गोंडस वाटतात का नाही मुलं केवढी बाया करावी असं वाटते जाग्या अस अस का नाही नाही अस ढंगा असत ए ढिंगा ना काय बोलायलाच नको एवढा गाव पणा आणि एवढा अरे शांतपस त्यांच्या त्यांच्यासाठीच त्यांना सांगत असतेो
होय अगर होय आणि लहान असले तर लईच आणि होय तेच घर नाहीत
त तासच करायचा काय असं आणि चालूच आहे
होय होय आता पावसात कुठे लावून देणार यांना पाऊस आहे
हो तरी पण काय तरी खेळ असतातच त्यांच पाऊस नसला असला तरी काय त्यांच
द ज म आता माझी मुलगी ज ते व्यापार खेळत बसत्या व्यापारच काढत्या परत सापशिर हा क मय ते सगळ्यांना गल्लीतल्या पोरांना सगळ्यांना गोळा करायचं आणि समो समोर अंगणात बसून यांच चालू असते पण त्यांचं कसं होतंय ते खेळ कमी आणि भांडत्या तर जास्त त्यान मला डाव दिला नाही असं झालं
ह आणि बोलणं तरी एवढं मोठ्यांना बोलायला विषय नाही तेवढ्या लहनांच्याकडे विषय बलाय उडीडबडबड बडबड
होय होय आणि कस करत आता एक बोललं की दसरा डबल बोलते असं होत
ते दंगा दंगाच असतो नुसत आ आमची मुठठठी तरी आहेत आमची मुठठी आणि चार गोळा करून आणतेात आणि कस बोलता पण येत नाही म मुलांना आपल्या मुलांच्या मुळं दुसरी यत्यात म्हणायचं आणि बसायचं शांत आहे
आपल्याच घरात नसत तर मग कशाला कोणी येते असं वाटतं ना हो हम् हो
आणि आमच्या पोराना तरी लले मुले लबोत आहेतघ सग जस लहान मुलं जवळ येतात त्यांचा
माया जे मायाला होते तिथच मुल पण येते जास्त तर माया बघा की कोण पण नाही कशाला कोण जातय कुणीकड कणाच्या घरी
माझ्याकडे येत नाही तेवढी लहान मुलं कोण कारण आमच्या मुलांचा त हा लगेच आहे त्यात
होय हा हा बारी एक त्याला लैखिकाला लबतच असतात लहान मुललं दारजीनच
हा ते तसं आहे माझ्याकडे कोणी ये म्हटलं तर उचलून घेतलं तर कोणी येत
ते जा लहान मुलं काय वाचतात का काय माहिती चेहरा
ह आता आमच्या आम्ही राहतोय ना म्हणजे आमच्या तिथंच एके शेजारी का नाही आहे असं लहानपणां लहानपणापासून एक मुलगा आहे का नाही तो आमच्यात येतोय म आमच्या मुलांना पण तो खूप आवडतो म्हणजे माझ्या मुलीचा मैत्रिणीचा भाव येतो
हा हा हा
हा मग ते लहानपणापासून एकत्रच बघतात खेळतात करतात मग त्या मुलाला आमच्यातली आमच्या मुलांची ओढ आहे म हा
हो तुमच्या
हा रमतोय मग खेळतोय खातोय पितोय दंगा मस्ती सगळा आगाव पणा काय राडा घालायत घालतय आता आता शाळेला जायला लागलाय तर शाळेला जायला दमवतोय मी म मम्मी म्हणताय ना म त्याची खेळात बसायला पाहिजे इकडे येऊन शाळेला जायला नको नको आगा पणा करत ह शायला द्यायला नको मग ते आणि माझी
जीव लावलाय त्यामध्ये ते जास्त येत ना
हा माझी मुलं शाळेला निघाली की मग त्यांना बाय करतेय हा तुम्ही जावा ह शाळेला तु जाऊन निय शद हा यला जायेत म्हले की नाही मला सुट्टते मॅडमने सांगितले हा सुट्टते म्हणून असा करतय
बघा ल लहान होय होय सगळीचव लहान मुलं हुशार
आणि मोठं बोलर का नाही तशी बोलत तर माझ्या भावाचा पण मुल लहानच आहे म्हणून ते तीन वर्षाच असेल हा मग तिकडे गेल्यावर भाऊ मला सगळी ताई देन म्हणतात ना हा कुठं मला तू म्हणतोय आ तू आत्या बित्या काय नाही तय आली बघ
हम एखादा शब्द दुसऱ्या बोलला की तो लगेच परत शब्द बोलतात
हा आणि हा आणि फोन आला की मग फोनवर काय बोलणार आई ताचा फोन आलाय बघ कोुणाचा पण फोन येऊ दे पला म्हणा तायचा फोन आलाय बघ बस आता बोलत वरनाल म्हणतोय बस आता बोलत
ह तेच केलंय लहान मुलं आता म्हणजे पहिल्यापेक्षा आत्ताची लहान मुलीला हुशार पण आहेत आणि सगळ्या हच्यात त एकदम एक्सपर्ट आहे होय होय लईक शार्प आपल्या वे आपल्या का असं काय नव्हतं जेवढं
आपल्याला दहावी पर्यंत मला तरी दहावी पर्यंत काय कळत नव्हतं
पहिलीपासून कॉम्प्युटरचं म्हणजे चालू करायचं कसा बंद कसा करायचं चालू झालंय म्हणजे शाळेत आता आपल्याला दिलं थोडंफार म्हणजे जरा हे होईल, आपल्याला दिल्यानंतर घाबरल्यासारखं होईल. पण हे ना आतापासून चालू केलेय आओ.
आणि भीती नावाची, गोष्टच नाही या पोरांच्याकडं, कशाला कशालाच घाबरत नाहीत मुलं, ही.
होय होय, नाही घाबरत नाही, अत्ताची कोणच पोर.
आपण काड्याची पिठीओढायला सुरवात ला घाबरत होतो, आताची पोर आग लावायची म्हणजे
नाहीत नाहीत घाबरत नाहीत. आणि आता आईवडिलांना पण मुलं घाबरत नाहीत, आई वडील बनं म्हणजे तेवढीच कशी प्रत्येका दोन दोन दोन दोन असमुळ लाड करतात त्या म एवढ कोना म्हणजे हे करतच नाहीत हो, सगळं मागाला ते आणून द्यायचं, असं चालूये.
असंच चालूये, आणि ते आती लाडामुळे का नाही, ते मुलं पण बिगायला लागल्यात, आणि पालकांना मग मुलांना काय बोलावं, तर ती मुलं आणि आत्महत्या त्या तेन प्रकरण तर किती वाढल्यात बघताय. जरा पोरांना मागसर म्हणून चालना झालंय, लगेच लगेच पोराने काय केलं, आईन असं केलं बोली म्हणून आत्महत्या केली. मोबाईल दिला नाही म्हणून, आई डोक्यात पोरना काय घा
घातलं हो आणि पेपरला पण त्या सारख्या रोज एकतर बातमी नसली हाय जाव, रोज डेली. एक बातमी, पण ते आईवडलांच वेगळा उद्देश असतोय, मुलांचं वेगळं पडतंय. आणि मोठी झाली की जास्त ऐकत नाही, लहान आहेत तोवर काय तर करता येतय.
कायतरी ऐकतात, मोठे झाल्यावर अजिबात ऐकत नाहीत. किती पण किती आता मुलं एवढी आगाव आहेत का नाही, आता सातवी् आठवीची मुलं गाड्या चालवत्यात, म मी काय म्हणते दो दोष द्यायचा कुणाला आई बापाला द्यायचा का? त्या मुलांना द्यायचा? कारण मुूल लहान अस ते का नाही जा वेळी त्याला बसाले नाही, त्या हँडल पर्यंत हाक सुद्धा पोहोचत नाही, त्यावेळी तो बाप त्या पोराला गाडीवर पुढच पुढं बसवून गाडी घेऊन चालवतोय, तेव्हाच त्या पोराला नजर पिती घा म्हणजे हा जात्या व घाबरतच नाही मग तो.
नेमम होय नेम्म त्याच वेळी शिकतोय ओझे.
निेम्मत त्यावेळी शिकतोय, हा प पप्पना गाडी कशी वळवली पुनण माणूस कसा आला, म मी तीकंड कसं केलं.
केलं होय.